आवाजच नाही येत, हा येतो एक आवाज आता.
सुरेखा मजा वाज येतोय?
हो येतोय मॅडम, हॅलो.
आत्ता आला तुझा आवाज, हा हॅलो. आला ना त्याचा. हम्म, काय करते?
काय नाही बसलीये बघ. ते आपलं डेटाच हे करायचं होतं म्हणून दोन अंगणवाडींचे आहे.
हम्म, झाले का तुझ चौक सगळ्या वजनांच्या घेऊन.
हा झाले आहे. आता ऍप मध्ये भरायचं राहिलंय.
काय म्हणते?
उडवेल आपमध्ये भरायचं राहिलंय मशीन, एक अंगणवाडी. तर झालय.
हो का, आणि एक अंगणवाडीचा पूर्ण डेट ऑफ आ टाकला गेला त्याच्यामध्ये.
मुलींच राहिलाय, आता भरणार ते.
हा सरांचा मेसेज आला होता की उद्या सकाळी अं या कुडवेल डेटाचा, आणि जो सर्वेहे झाला ना आता.
हो का, हा.
हा त्याचा डेटा, आज सकाळी लवकर सरांच असच होत म्हणून सगत होती. कि तुमच अपूर्ण असेल डेटा. पुुडवेलचा काही पण असेल तर, एकदा चेक करून घ्या जो पण असेल तो पूर्ण करून घ्या.
हा. आणि पाच नंबर अंगणवाडीचं राहिलेलं आहे, ते मग उद्या. आकरा नंतर पूर्ण करून घेणार.
नाही म्हणजे या महिन्याचा राहिला असेल तो काही हरकत नाही, पण जुना पेंडिंग नको. पाहिजे, म्हणजे जुना अपूर्ण नको पाहिजे. हा अपूर्ण नई पाहिजे आणि या महिन्याचा राहिला तर आपण सांगू शक तो की या महिन्याचा अजून चालू आहे, अस
हं ते लसीकरण ते आहे आणि जर मग इतिहास वगैरे भरलेलंय.
हा, ते पूर्ण झालंय ना सगळं. लसीकरण आणि जन्म
हं लसीकरण एखाद्या मुलाचं म्हणजे ज्यांच आहे त्यांचं भरून घेतलंय मी. ह. आणि आरोग्य तपासणी घेत. मग हम्म.
आरोग्य तपासणी.
हा कधी हे म्हटलं?
आपली का? हा, अं चोवीस तारखेला एक तपासणी आहे, वड कोंडपान ला हं. त्या दिवशी आपण स्टाफ जे आपले मेंबर आहे स्टाफ त्यां त्यांना जेवणात जेवण देणार आहेत. जे डॉक्टर येतील आपल्याकडे नर्स आहे, आशा ताई आंगनवाडी ताई आणि सगळ्यांना आपण जेवण देणार. त्या दिवशी तर गीतासोबत अपलं तुम्ही कि कसं, कारण गडबड होऊन जाईल. हा जेवण बनवाय
हो.
हं. मग किती लोक येणार काय? हं.
आपले स्टाफ तर दहा लोक राहतील.
हं.
हम् अणि मी व्यवस्थित नियोजन करा. त्या दिवशी जास्त गडबड व्हायला नको, कारण आपण प्रत्येक वेळेस गो गोधड करून टाकतो येतात नाव लिहत नाही. सह्या करत नाही असे चालले जातात, किंवा दे म्हणजे जे नोंदणी मध्ये आपला प चुकीचा होऊन जातो तर यावेेळेस अ अन नीट नियोजन करू. अणि
ह्म हम्म. प्रत्येक वेळेस गोंधड होऊन जातो आपला. असला की गडबड करुन जातो. त यावेळेस नीट, हा गडबड नको व्हायला. चांगलं कार्यक्रम दिसायला पाहिजे. आणि दुसरं जर जेवण जर आपल्याकडेच बनवायचं असेल, तर मग अं आपण जेवण बनवणार का मग परत हे कार्यक्रमाला जाणार का? असं दोन गोष्ट गोंधडमध्ये होऊन जातील. म्हणून काय व्यवस्थित
धनवंती नाही तर मग कमलीला पण बोलून जा. हा मग दुसरं कोण हा
ते त्यांना नको नको बोलूयात मी उद्या सरांशी बोलते
ह हो हं स्वयंपाकाच हा.
हां जर कोडपांढरीमध्ये एखाद्या व्यक्ती करून देणार असेल आपल्याना
परत तिथं आपण माणसांना पण बायांना पण घरो घ घरी जाऊन त्यांना बोलवावं लागेल, हा.
त्यांना बोघा अजून कोणी येल गेल किती लोक आले गेले मेडिसिन हे सगळ्या गोष्टी आपण बघायचं जरजून जेवण पण आपत बनवतं गंधोळ होऊन जाईल.
आपल्याला मग तेवढं धड जमणार पण नाही. इकडं पण बडबडी होणार, तिकड
धावपड होईल आणि व्यवस्थित काम नाही होणार. त्या दिवशी डॉक्टर पण विचारत होते की आपण किती लोक राहणार मग जेवणाच असं ते विचारत होते. हम्म तर मला असं वाटत क ते पण जेवणाच काही तरी प्लॅन करताय की काय असं वाटतंय पण आपण आपल्या थ्रू, आपण आपला क्लॅम आपला जो आरोग्य शिबिर आहे तो आपण आपल्या पद्धतीनं करायचा
हो तस मग आपण पण नियोजन करू मग काय.
हमं हमं. तेच पण त्या दिवशी आपल्याना हां बालेमास्तर येतील त्या दिवशी अं पाच दहा खुर्च्या खुर्च्या लागतील बसायला टेबल लागतील आपलं बॅनर हां, आपलं बॅनर लागेल
शाळेतून घेऊ नाही तर मग अंगणवाडी मधून.
अंगणवाडीत एकच आहे तर शाळेत किती टेबल असतील ते बघावं लाग ती लागेल आणि मग ते त्यांच्याकडून घ्यावं लागेल आपल्याना.
आणि हं आणि कुठं घ्यायचं ठरवलाइस
शाळेत हा शाळेतच घ्यायचा आहे.
ह मग तिथूनच खुर्च्या आणि टेबल पण भेटून जाईन.
हां टेबल तर भेटून जाईल पण त्यांच्याकडे खुर्च्या किती असतील